हॅलो,
हा बोल ना.
आवाज येऊ राहला काओ?
ऐकू आलं, हा एकदम क्लिअर.
हा का, असं रेंज चा लई प्रॉब्लेम आहे ना,
हा आज आहे थोडा, पण मंग येतो ये.
हम्,
काय करती?
काही नाही ओ, चालू आहे शेंगा फोडणं.
हावं का.
हा,
आक्काची तब्येत बरी नाहीे म्हणे. काय झालं आक्का ला?
आक्काच्या ते कमरात गॅप, मानेत गॅप, थायरॉईड सांगितला.
हव का, कोणत्या दवाखान्यात नेलं होतं आक्का ला?
हम्म, संभाजीनगरला नेलं होतं.
हवं का, आक्का बरे आहेत व मग
हा, आता बरं हे.
बरं काही पण आता चक्कर येतंय आता, कालचं दावाखान्यातून आणलं सुलतानपूरून. हा, डॉक्टर म्हणे ह का ज्याचा कान दुखतो, ज्याचा घसा दुखतो ना, त त्याला चक्कर येन साहजिक हे म्हणे.
म्हणजे कशामुळं ते, चेक काही टेस्ट केल्या त्यांच्या?
नाही चव्हाण डॉक्टर म्हणे, त्यांचं थायरॉइड वाढेल येना.
हा का, त्यांच त मागं ऑपरेशन झालेलं होतं न ग एकदा थायरॉईडचं?
हा ऑपरेशन झालंन ते घशाचं ऑपरेशन होईल हे ना.
तरी पण थायरॉईड झालं पुन्हा? काय करणार आता.
हा, मग चक्कर येतं होत ते काल ते दहाव्याहून आल्या. अन तेथी किती येड्यावानी काल पाऊस कुठं उघडला.
नाही बाई, काल पाऊस चालूच होतय ना,
हाव ना, ते दहाव्याची कितीका दईन झाली वाटतं.
होइ दहाव्याची ऐवढी परेशानी, एवढा स्वयंपाक केला. एवढे पाहुणे रावळे आले सगळे वाल्यांत आले. आणि वाल्यातंच रिटर्न गेले. सगळे पावसाने वले झालेले. आम्हाला पण तिथं बसायला जागाच नाही. वरून सारखा पाऊस चालू एवढी परेशानी झाली काल सगळ्यांची.
कावं ते दहाव्याचं ते झाला असतं तिथं, आणि ते गोडाऊन ला नेलं अस त त जेवाला त बरं पडलं असत असं
ते पण खरं आहे, पण माहिती आहे तुला लोकं आजकाल दहावेचे जास्त मेन म्हणजे खातच नाही. आणि गोडाऊन जर नेला तना, लोकांन काही केला असतं इकडं खास तिळगुळघे तिळगे वाहण्यासाठीचे ते पब्लिक म्हणले असते न इकडे तीळ वाहिले न आता जेवा
हा, ती बी बरोबर आहे.
जेवासाठी पब्लिक तिकडे गेली नसती ना, आणि त्या अगोदर थोडी ना असं वाटल होतं काही हेलंगितका पोशी,
बई लईच पाऊस ना बाई आज पण इतका पाऊस.
मग आणि काल असं वाटलंच नव्हतं ना.
हा मग
ताई तुझा आवाज बंद कर ना शेंगा फोडायचा.
हा का बरं बरं
तर मग इतका पाऊस होता ना की बास. आणि जाणार येणाऱ्याची पण खूप परेशानी झाली.
हा ना हो पाऊसच उघड नाही ना थोडा उघडा वाचलाच जायला यायला पण हे होत ना.
हा वल्ल्यातच गेले सगळे वल्ल्यातच आले. आम्हाला पन कसतरी वाटलं पावनं रावळ्यांची परेशानी तरी पण इतके पाहुणे आले.
हा मग ज्याला यायचं ती येतच ना हो जवळची पाहुणे लि यावं लागतंच ना
हा पण पाऊस किती होता ना.
हा
पाऊस जास्त असल्यामुळे परेशानी जास्त झाली ना. आणि परत आम्ही पण काळेगाव टोक्याला गेलो ना.
हम्म
तर तिकडं पण पाऊस इतकं पाणी आलेलं त्या नदीला लई लई.
ह आणि आता असंत आणि दिवस असशे घराच्या बाहेर निघाच काम आपल्या नदीला तास कि तिकं पाणी येईली म्हणत्या.
हा ना आत्ताच अक्का आणि दोघं दवाखान्यात गेले आता सुलत्नपूरला.
हा का अक्काला काय झालं?
थंडी ताप त्यांना दोघायला बी नाही वातावरण खराब आहे आता वल्या तिकडे जाय तिकडे येई त काय तिकडे दोन दोन तीन दिवसाने नुसतं परेशानी.
हम्म तसच मग अक्काला कालच दाबेऊन आल्या आणि मग जमानास नाही बाई. आणि मग त्यानला पण भाऊ उभ राय लागले चक्कर येऊ राहिले मग काल संध्याकाळी दावाखान्यात गेली नाही. हा
मग ते असं होतं ना त्यांची पण मग आता पण कालपासून दोघं झोपले होते दवा करून आले तसे, आणि आता सकाळी जायचं ना तर पाऊसच उघडला नाही. हम् मग आता उभारला गेले पण पुलावरुनच पाणी चालू होते पण ते म्हणज आता बाजू कुणी करली
हा पुलावरूनच पाणी चालू आहे.
हा
हम् आपला पूल पण लई लहान आहे हो.
हा असं उंच नाही थोडा.
उंच नाही दोन नद्याचं पाणी येतं आणि तिकडं पुलावरून मातत. मग आणि आता आपलं झालं पण मग शाळेची, पोर ते येत्या त्यांना यावचं लागतं ना.
हो या यावंच लागतं.
मग
जास्त पाण्या जि करून उपयोगच नाही ना येण्याची पण
हा ना मग तेच ना आणि वरती इथ कानो किती पाणी झालं असं ना आपल्या वावराकडं पण,
हो आता तिकडं कोन पाहिलं ग
हा ना तिकडे तर कोणी गेलच नाही बाई.
तेच ना आमचे काका दोन चार दिवसांनी त्या दिवशी गेले मी थोडा वेळ पण आले त आता कुंड कोण तिकडं?
हा
जायला पण रस्ते असे खराब आहे आपल्याला गावला नावर रसत्याची सोय नाहीये.
तेच ना पूल त्याने केला करून ते केला पण छोटा केला.
हा ना म्हणजे तेवल किती खाली ये. तवाच पाणी येतं त्याच्यात अन दोन मंग दोन ना पाणी थोडी मारतात तेवढ्या पुलावर.
नाई आणि परत त्यात काही बाय असत फसत पण घालते
हा गाळा फशिले अन त्याच्यात आता.
वाहून आल्याला
मंग नळ्या बंद होऊन जातत्या.
हा
नळ्या बंदच होत्या मंग ते पाण्यामुळच होत्या ना.
हा
तन्मय काय करतोय?
खेळू राहिले आता बाहेर आव त्यानला शाळेला सूट टी वरतूनच
हाव का
हा इतके धिंगारा बाई त्यांचा अ रे रे रे
हा का
हा अ म्हण म्हणले मी पोहरायला बाहेर पाठविते
अग हा ते नाही बोलू थोडी मग आता अक्काची पण काळजी घे अक्काला चांगल दाखव.
हा ना तेनचं पण चालूच झाल ओ एक ना एक एक ना एक
हा ना
हा कामाचं काही एवढं राहत नाही पण मंग तब्येतच साथ देतनई.
हा का
हम्म
मंग काय चालू आहे आणखीन हा तेच ना
हा
काही करता येत नाही ना.
हा ना
द आता ना चांगलं आणखीन मोठ्या हॉस्पिटलला दाखवून त्यांचं ते गॅपच त्याच
हा ना आणि चिडचिडपणा पण जास्तच झाला ओ
अग नाही ते तब्येत खराब झाल्यान चिडचिडपणा होतो ना. आणि परत ते हा त्यांना त्रास होतो, त्यांच्यामुळे पण चिडचिडपणा. असेन.
हम.
त्यामुळे जास्ती चिडचिडपणा होतो ना.
तेरावा कधीच आहे हो, आता आप्पाचा?
मंगळवारचा.
अ.. तुमच्या माघ ही आहे, यांना पण लई लांबलं. त्या आप्पाची आनं, तेन हो ना?
पहिले पण नातचं दुख, तेव्हापासून आठ दिवसानी पाहुण्या पाहुणे. आत्ते होत नाही. परत आता हे आठ नऊ दिवस ये झाले, मग दुसरेकड काहीच म्हणजे काम नही. हे कार्या आजचे पण कॉल करायचे, ते कॉल पण नाही.
हा ना ते त्यांच्यामुळेच पाहून राहिली मग, मी त्यांना पण लै काम लांबले तुमचे.
हा ना, आणि आता पण मग आता हे आपल्या स्टाक पूर्ण करायचा. मला असं वाटत बरोबर, एक कोणता तरी कामात हात लावला म्हणजे एकदा. केलं तर ते, आपलं काम करून बसलं तर. तेच होतं ना आता कोणी कोणी आता, चुकून आभई बऱ्याच जण येऊन गेल्या.
अहमं.
पाहुणे पण आता आज पाऊस होता, काल आज काल दहाव्या मुळं पाहुणे होते परत आज. पाऊस येतो मग आज बाहेरच नाही आलं कुणी, पण मग आता ते हे मीराताई, उषाताई. परत आता शिंंदू आक्का हे आलेत. मग इकल बसले. आणि आले इकडे त्यांना म्हणल, मला ऑनलाईन काम आहे मोबाईल वर.
हा ना, मग आता तेनच्यां जवळ बसून पण नाही जमतं ना, डबल आत थोडा वेळ होतं. नाही तर, स्वयंपाकाचा टाईम होतो.
हा हा नाक थोडावेळ होतं, स्वयंपाकाचा मग कधी करू.
हा ना.
आणि रात्री पण करायला मग असं होतं, आम्ही आम्हाला दहा साडे दहा वाजत्यात फोन यायला. मग केव्हा कॉल तरी केेव्हा करा, हा मगं केव्हा करा आस वाटत ना.
हांव ना.
त्याच्यामुळं पण आता काही न तीन झालेन, माझे आता दोन करून आणखीन.
हा, माझे दोनच झाले ना. तुम्हारा हा दोन झाले. हा, दोन झाले ना तुमचे.
मग ताराताईला दोन आशेच वायाच गेले.
हा का, त्यांच्यावर झिरू येतो.
हा अजून ते, अरुणताईला केला होता का ओ तुम्ही.
आओ आरून ताईला केलं होता, पण माझ ते आपल्या एक. एकदा एक केला का, मग पाच म्हणजे करूनच घ्यायचे पूर्ण.
हांव का.
अमं.
अं.
आता आपले आप्पे करून घेऊ. तर म्हणजे आपल्यासाठी फायदेशीरय ना गं ते काम. कोण एवढं वेळ काढून एवढं आपल्याला त्याचा मोबदला देतं? उलटं आपण पण ते थोडी, ते थोडी सांगते की तुम्ही हे करा.
अन् गंजत फोनवर चालूच राहत ना मग.
हम, उलटं आईचं खरचय, त्यांचे तर आभार मानले पाहिजे.
हा.
शिकलो बी न् आपण त्यांच्यापासून लई गोष्
हा मग! खरंच चांगलाय, चांगलय कार्या अँप.
हा. हा. ते नाही आपलं तर.
ना नाता हे आपल्याकूनच समजा गलती झाली का पुण त्यांचं काम पूर्ण केलं नाही लवकर. त्यानं आपलं हा वेळेवर केलं नाही. गलती आपलीच त्याच्यात.
हो ना.
हा, करू आता. दोन-एक दिवसात पूर्ण करून घेऊ. हा.
म्हणून म्हटलं. आता हे नाही थोडं दोन-दोन दिवस घरी पण आता शेतातल्या कामापसून पण
हा, आता दोन-तीन दिवस काही वापरातच नाही आपल्या वावरात.
हा. मग आता हे झाले का तुम्ही करून?
हा. हा.
हम. तेच मग आता घे काळजी, आकाशची घे, तुझी घे. पोरायची घे. हम्म. हम्म. करू का बंद मग?
हा. हा.